हॅलो बोल कि ग
तुझं तसं दोन कॉल वाचल्यात
का
आता फक्त यो, यो पाच मिनिट आणि पुढचा पाच मिनिटं बोललीस की वीस कॉल होत्यात माझ
होय काय वीस कॉल हो देवाच्या पाया पडायचं आणि काय होय कुणाच मम् हचार केला मम्मीच्या का माझ्या
तुझ्या नंबरला केलाय
ओ
म्हणजे नाव हा आनिता बा सॉरी
तुझा
हॅलो
बोल की
हा कुठ आवाज कमी यायलाय लली तुझा स्पीकरवर ठेवलास का काय
नाही, नाही बोल आत्ता यायलाय काय जेव्हा इी मणशी माझ्यावर आलाय होय
काय करायल्यास स्वयंपाक
अ काजूची भाजी, काजू मसाला
हम्म
जिरा राईस, चपाती
हा आज काय स्पेशल
गुरुवार स्पेशल
हो उपवास असतो ना तुमचा म्हणून
हो, हो
चांगलंय
ह तुमचा
दर उपवासाला वेगवेगळं करतीस काय
होय गेल्यावेळी रोटी केलत
जेव्हा पण कधीतरी बोलवत जा नुसता सांगत जाऊ नकोस हे केलेल ते केलेल म्हणून
नाही समजलं नाही
बोलवायचं कधी तर बोलून बघायचं येतो की
बरं ठीक आहे
शुक्रवारी सुट्टी असत्या नव्ह
हम् उद्याच
उद्याच की उद्या सुट्टी असत्या ना तुला उद्या नको पुढच्या श मंगळवारी येतो पुढच्या
ये मंगळवारी नाही
ये मंगळवारी नई शुक्रवारीच येतो पुढच्या
ह्ह ह्ह ह्ह ह्ह हं.
तुला सुट्टी नाही ना, मी तिथे येऊन काय करू? तुमचं गाव फिरवून दाखव मला.
ह्ह ह्ह ह्ह.
वेळी हाय का?
हं हं. आपण तं नई, आपण तर जाऊया वाडीला.
हम्म, जाऊया कि.
खिदरापूरला नाही तर वाडीला
वाडीला जाऊया.
पाहू सितापूर लांब होतंय का.
ते काय विषय नय सोड, कुठं पण जेवा चालते वाडीला दिवस गेलं, झालं गेलो नाही.
कडल का गं?
हम्म, चाल ठीक हे.
पण पुर यायला नको, समजलं काय.
पावसाच्या बेतावर. नायतर मला धड तुमच्या पण इथे येणान, यायला येणार नाही.
का?
तुमच्या इथं पण येते नों आ
नं.
येत नय ये.
नाय ह-ह आमच्या घराजवळ येते.
हम्म.
आय गं तू कसं व्हायचं तुझं.
अगं यायला तरी यायला पाहिजे, तुमच्या इथं असं म्हणाल.
बर, मम्मी काय करायला?
स्वयंपाक.
मम्मी बरोबर बोललीस का नाय?
कुठलं काय. ते एक जण वारलेत, तिकडे जाणार आहे त्याला वाढून घ्यायला चालू आहे स्वयंपाक.
जेवण कर म्हणू चलायचं.
ह्ह.
मग तुमचा काय? वरण, भात, चपाती.
चपाती, बटाट्याची भाजी करायल्या, डायची आमटी, भात
अन घरात तेच.
हा, आमटी हाय. सकाळची गरगाटा आणि बटाट्याची
पालकचा काय? पालकचा गरगटा.
चाकवतचा गरगटाय, ते पालकचा काय कळना.
मग चाकवट आंबट लागतेय काय जरा?
सा
चाकवट आंबट असत्या काय?
जरासं.
हमी चाकवतचा गरगट खाल्लो नाही. मला पालकचाच गरगटा आवडतो. शेंगदाणे वगैरे असं व्यवस्थित छान घालून. पालकचाच आवडतं मला चाकवत मी कधी खाल्लो पण नाही.
होय.
अस नुसत मी पिऊ पण शकतो. म्हणजे ते पालकच असं चमच्याना असं सूप सारखं खाऊ पण शकतो मी.
नुसता पालकची भाजी खाल्ल्यास काय?
नुसत्या पालकची भाजी खाल्लोय की का?
चांगलं लागते ग म्हणून.
मला नाही आवडत पालकची भाजी आमच्या पप्पांना आवडतेय मम्मीला आवडते. त्यात असं शेगंदाण्याचे कूट ते घालून करत्या बाई. कांदा घालून.
हा कांदा नुसता.
कांदा लसूण घालायच. आणि शेंगदाणे शेंगदाणे कस लई बारीक पण करायचे नाही मोठे मोठे चेचलेले.
हम्म तेच की.
मला नाही आवडत आमची मम्मी खात्या बाई. पालकच कस पालक आणि मटारची भाजी दाखवत.
हम्म.
खाल्ल्यास काय?
तुला प काय पालक?
पालक मटर मटार.
खाल्ले की पालक. पनीर पालक मटर हम्म पालकची ग्रेवी. ते नुसता जरी ग्रेवी नुसता ग्रेवीच. पण चांगल लागते त्याच्यात नुसत बारीक करताना मिरची तेणं.
मसाला मिरची पुरती घालायचं.
होय थांब करतो तुला थांब.
ए मी कर.